हॅलो
काय गं,
येतो का आवाज?
हा हा
लावाच का?
हां ऍप आहे ना मग तुझ फोन आला ना ते ऍप तेव्हा माझं चालू नव्हतं ना त्याच्यामध्ये दिसत नव्हतं ते नंतर पंख्याला त्या वायरीच आणा मग हां त्याच्यामुळे तुझा कॉलतो नेमके असं झालं
हम्म
ह
काही नाही बसले आवरल होत म
ती पिल्लू काय बडबडकरून राहिल,
हा ती तीच काय चालू आहे काय म्हणती काय माहिती कळत नाही,
हा ह्
तुझे किती कॉल झाले?
अ अ अ मा झे ना आता सत सोळाव झाले म्हणजे तीन चार असेच गेले. हं तुमचे नाही
पेमेंट वर जाऊन पाय हे कर ना
अ आहो त्याच्यावर अकाउंट नंबरच टाकायला नही.
टाक ना म अकाउंट नंबर अनं ते टाक. ह आणि अ तुझ आलं नाव वगैरे ते टाकायचं आणि ओपन करायचं आम्हाला काल दोन रुपय आम ते ओपन केलं आणं दोन रुपये आलेती
हा का कधी ओपन केलं तुम्ही?
आम्ही काल केलं संध्याकाळी
हा का अ पण मग अकाउंट वरचे पैसे वगैरे नाही ना जाणार
नाही नाही म तेच ना म तेचं राधिकाला विचारलं होत तेवढ्यासाठी हं हा काही घाबरायचं काम नाय म्हणे पंचायत समिती कुनच आलेले आहे ते.
हा ना तेच मग टाखायला पण म नक नको पैसे बीयसे कट वायला नाय का.
नही नही मंग मंग तिनी समजलं कसं काय आपल्याला ले उपयोग काय मंग ते फोनं करायचा.
तुमचे किती कॉल झाले?
ह माझ्या आला अस म्हणजे पाच लागले आणि प दहा
ये बाई येवढं घाई ये
हा ना ते काल कटच होऊन जातय सगळे जास्त करून काय माहिती ते बहुतेक जणांचं तेच होऊ राहिल इथं माया जावा
ते ना नेटवर्क इश्यू पण ये त्यांच्या मुळं मग हा लगेच कट होवून जातो हा हा
मग त्याच्यामुळ ते काहीच कळना तेच तर ती गेली का शाळेत मोठी हूं हूं काय म्हण हा माझ सकाळीसचं
हा ला लई लवकर जाता वो ते
हा सातलाच जात्या,
सातलाच जात्यात तुम्हाल
स सवा पाचला उठले का आंघोळ वगैरे करायची. त्यांचा डबा करून द्याय ट्याय
हा परत त्यांना उठवायचं त्यांच्या आंघोळी पांघोळी मस राहतय ना आवरायचं
मस आवरायचं राहत ना तरी ना एवढं लवकर उठून ना पण ते तवर दो दो दोप दोघे शाळेेत जात
ते चालूच हा ते त हायेच. ते गेले का मंग काम करायचं दुसरं आमचं ही तेच ये आम्ही तर दोघी दोघी रात तो तरी पण तिंच मागं पळायला लागतं दोघींना
अ मं ते सांगत म्हणते नं म्हणजे मला तो लहानच जाऊसतवर डोक्याला तानच राहतो जोपर्यंत शाळेत जात नाय ना तवर सारखां त्याला उठ त्याला असं कर त्याला तसं कर लई चालू राहत म
उठती नाही आओ बळ बळ उठवाया लागतय.
उठत नाही का कधी क तस काय नाय त्याजवाल उठत पण ते ये ना लई नाटक करत कधी कधी करत त्याच्या हाताने कधी कधी मग मला म्हणत तूच घाल तूच आंघोळ करून दे अस, हम्म
जेवण वगैरे झाले.
हा जेवण झाले. आले होते वरती रूम मध्येच म्हटलं मी बसू आता काय करणार आहे म्हटलं थोड्या वेळ नैवेद्य न्यायची आहे संध्याकाळी हा तुम्ही गेलेत घेऊन
नाही अजून
नाही का?
नाही नैवेद्य का बरं.
त्या आज आखाड्यात नैवेद्य नाही का?
ह अ आखाड चालू झाला का?
अ मग तुला माहित नाही का एक एकादशी कशी काय आली आता शनिवारी
अहो आज हेच पाहिलं नाही कॅलेंडरच पाहिले दिवसापासून हा मलाही करायला लागतील.
हा ना आम्ही आज तेच म्हटलं जाऊ घेऊन म्हटलं. परत राहिल का राहूनच जात असं मग तेच ना.
हम्.
बाकी काय म्हणते अजून
बाकी काही नाही मग आवरलं तर म्हंटले चला फोन करून पाहू.
हा ना तुझ्या मा माझ्या जिवेर नाही येते का तो फोन
नाही ना परत करून पाहायला लागत नाही.
हा म परत करून बघायचं. उद्या बिद्या करून पाहियचं नाही त मग नाही आज झालं तर हा तेच म्हटलं. का भाजी घ दिली डब्याला त्या गेल्या मांडव परतणीला
मांडव परत निलाय.
हम्म हा त्यांनी आज तिकडुन माझ्या चुलत सासुबाई ना. फोन आलता म्हणे आज आज ठेवली त्यांनी या म्हणे मग ग्याल्या.
नाही मग काय आंबे संप आंबे नसतील संपेला असेल लोकांच्या
आंबेच नसतील संपेल पण मग तरी ते आंबे काय माहितीय आंबे रस करता का दुसरं काही करत. अ.
हा आता आखाडही चालू झालात तेव्हा काही आखाड करतील बहुत
तेच ना म
हम्.
त्यांनाच माहिती आ काय गोंधळ घालत.
हा काही चाललं म अजून
काय नाही. बाज जन सल होयत का म डबलेईल
हा ना आ ल इ वैतागकाय कराव तेच कळत नाही.
म पहिल्यांद ब बाजरात गेलं पहिल्यांद ते पोरांच्या भाज्यांनी डब्यांच्या भाज्याच पाहावं लागत नंतर त्या घरातल्या भाज्यांच पावां लागत.
हा पहिले डब्बे करून द्यायचे मग घरात काय करायच?
नाही तसं म्हणजे आमचं एच बाजी राही.
हा पण मग करावंच लागत आहे ना ते आम आमच तर पिऊला वेगच करून द्या. लागत आम्हाला वेळळेच आम्हाला संध्याकाळ सकाळ दोन वाजे लागत आहे. एक पाातळ एक कोडी
नाही नाही आमच्या करता नाही एवढं लागत.
नाही आमच्याला विचित्र काय आम्ही तोंडी लावायला लागतच. नाही काय केलं तर पापड मिरची करा नाही तर मग काहीतरी दुसरं
आह
लागतच नई
हा किती लाईन डोक्याला ताण राहतो... पण मग इथं एका बाईचा प्रश्न राहतो
काय करावं आणि काय नई ठेवा अन एकतर पिऊ ना... चिकट भाज्या खात नई... तिला... तिच्या डब्याला वेगळीच भाजी करून द्यायला लागती फिक्की थोडीशी
नाई... आमच्या घरात तसं काय नई... ते पोरांना ए ना गं तसंच- पहिल्या पासून सवयी लावावी लागती... ती आपल्या... आपल्यावानीच भाज्या खायची
ते आमचं ना... लहानपणाला... लहानपणी काही चिकट चारून दिलं नाई... काई नाई... ते आत त्ता असं वैताग देतं का बास भाज्याच खात नाही चिखट... तशी लहानी पोर सगळं चालतं तिला... ती आमचीच भाजी खाती
हा मग तेच ना... ते तसंच करायला पाहिजे उलट पाहिल्या पासून ती सवयी लावली का मग... ते बरोबर खातय आपल्या बरोबर
आता... एव... एवढं काय माहिती लहानपणी हे असं निघल म्हणून
हम्म... आरुणाचं पोर जात असल ना गं शाळेत?
हम्म... नई पुढच्या वर्षी टाकायचंय... आता अंगणवाडीत जातंय
हा का?
हम्म... ते लई वैताग देतं त्याच्यामुळं नई... पिऊ... हा... पिऊपेक्षा लहान ए... पण मग घालाय लागत होतं त्यां नर्सरीला... पण ते.. पव्हार आडबंगे असं... ऐकत नाही ना
दिसतानच... दिसतं बाई
हा... अजून... एवढी समज नई त्याच्या मधे... ते म्हणं मग पुढच्या वर्षीच घालू
नाई पण... उलट ते पोरगं. आता जेवढं घातलं असतं तेवढं ते लवकर शाहानं झालं असतं
हा... ते तर हायच पण मग त्यांचे मिस्टर नई म्हणले मग...
कोण... काही जॉबला ए का?
हा... कंपनीत कामाला ए
हा हा... आणि ही काय करते अरुणा?
काहीच नाई... घरी... त्यांना शेतीत जावं लागतं
हा हाहा
हम्म
म्हणेल ना... तिला शेती माईत नाई... काय नाई... मग
मग मी गावाला आलो तर... त्याचे मिस्टर नई म्हणतायेत... काम करायला.... सारलं असं
हा का?
आ
हा हा
नई ना... तेे तर भारी बोलतात
मग... ते... ते तर चांगलं कमवायचं... हम्म ते... अन... ती एकटीच ए का?
नई... जाव है ना त्यांना... त्यांच्यापेक्षा मोठी
हा हा
हूं मोठ्या ताई एकटया ए हम्म... हा... ते एकट्याच हेत
हम्म
त्यांचं दुकान हाय ना... मग कटलरीचं... चालू राहतं त्यांचं... हो हा
हम्म हम्म
दुकानावर परत काई... अशी गिऱ्हाईकं आले का मग ब्लाउजं शिवीत्या ना त्या
हा हा
ब्लाउज वगैरे घेता
हि आरुना नाही शिवित का?
नही त्या नही शिवती
हम् ती पण शिकलेली ना
मग त्यांचं झालेलं ये पण मग त्या नही शिवती त्या म्हणत्या मळ्यात जायला लागत परत घरी राहिल का मग ही शिवायचं त्याच्यापेक्षा आराम होतोय.
अग
आ
मग ते इकड आण
हा इकड आण हा माझे माझेच मरूदे कुढ जावं ते डोक्याचे हे करून डोक्याला ताण करून घ्यावा. असंच झालं तसंच आलं कोडून को कोडून करा कर हे करायचं
लय वैताग राहतो अहो कोणाला पटतं कोणाला नही.
मग तेच ना मग इडच फॉल्ट झाला तिथंच का तिरप झाला इढंच कानं झालं कोण का ऐकून घेईल.
हा
त्याहीपेक्षा आपलं आपलं शिवेल गा आपल्याला कसंय चालतय ह तू इड येऊन किती महिनाभर क्लास केला का ह्या इच्याकडं
हा पहिले व्हाईल होता पण परत केला मग
हा हां पूर्ण फॅशन याच केलं का डिझाईन वगैरे
हा डिझाईनचे वगैरे सगळे मग
हा हा हा अं किती घेतले तिनी
तिनी गंज पाच हजार रुपये घेतले
बा बा. बा मग तू हिच्याकड गे शिवलाय शिकली असती तरी चाललं असतं
कोणाक
अ हिनावाली क हिनावाली नाही का गं हि अ ती आठ घेती पण चांगलं श शिकविती वाटतं सगळ चांगलं
हा का एवढं काही माहिती नव्हतं कोण क्लास घेत कोण नाही आत्याच गेल्यात्या पाहिला मग त्यांनीच ठरवलं जायला लागले
हा हा
हा गावात एवढं जायचा यायचा प्रसंग येत नाही
ह आता तुमची बाई डायरेक्ट फिरणारी तुमच्या घरात बाई येना गं फिरणारी अगं तुझी सासूबाई आहे ना फिरया फिरत ती त्यांच्यामुळे त्यांना मा
हा म त्यांनाच सांगितलं होत मग त्याच गेल्या होत्या
बरंय पण बसल्या बसल्या बाहेर जायचं मग तिथ वगेरे काम चालू राहतं ना पोरीक लक्ष देण होतं तेच ना आता कुठंवर गेल्याय सासूबाई
त्या काय गावाचं नाव सांगितलंत का न माझ्या ध्यानातय नाही का राहिलं मस पुढे जायले आता येतील प रविवारी नाही सोमवारी येतील आता
ह रविवारी निघतील ना उपास सोडून
हम्म
हम्म
बर कर करतो बन मग
झालं का चाल चाल करते पण